हॅलो,
हा हा, आवाज येत आहे ना.
हा, बोला की हो, आता येतय आवाज.
येतय ना ताई आवाज, ह हा बोला काय चालू आहे?
काही नाही येतोय, काम झाले आहेत सर्व. मुलांचे जेवण पण झाले, हम्म.
झाले काम आता?
हो आता काय जेवण करा अन्, बस आराम करा.
हो हो नाही माझ्याकडे तर ब्लाऊज शिवायचं काम आहे ना, माझं ब्लाऊज राहिला शिवायचं. दिवसभर ते दळण वगैरे, दळण वगैरे करा आणि मुलां वाढून दे, जेवण दे, अमक दे, असं दे, तसं दे याच्यात दिवस जाते, मग का बाकीचे राहिले ते कामा
समजत नाही.
हो तोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तसच आहे आपल्या ही काम करावच लागतंय आणि तसं आता आपण घरी आहे म्हटल्यावर आपल्याला आपल्याला चहा तेन द्यायच लागते ना. माझा मुलगा तर एवढा आहे की, बस पाणी नाही घेत स्वतः हाताने मी जर पाणी त्याला दिलं तरच पिते, नाही तर पिते नाही जेवण
अरे बापरे, बाहेर गावी गेल तर मग उपाशीच राहि ना.
मग मामाच्या घरी वगैरे गेला ना तो तिथं आंघोळ हि नाही करत, कोणाच्या हाताने आंघोळ करत पाणी हि मग जर कोणा म्हटलं बाबू जेवण कर, तर मग मग आन वाढून तू मग मग मी जेवतो असं. अ पाण्याचेही तसंच आहे, मग बाहेर खेळायला गेला समजा कोणाच्या घरी नाही पाणी पेत कोणाच्या घरी तर अजिबात नाही कुठे बाहेर खेळायला गेला, तर घरीच पाणी प्यायला येईल कुठं गेला ते सांग कुठ हा कोणाच्या घरी पाणी पिणार नाही, काहीच नाही, हा.
सवय आहे, जर कोणी कधी म्हटलं की मुलांना चॉकलेट घ्या, हे घ्या
नाही नाही खानं- पिन तर दूरचीच गोष्ट आहे, खाणं- पिणं तर लई दूरची गोष्ट आहे. म.
हा तेच तर म्हटलं मग, उलट चांगलंय म्हटलं एक.
हा हो हे चांगलं आहे एक, जात नाही आता आता म्हणजे तिसऱ्या वर्गात ह. हा तिसऱ्या वर्गात गेला तो आता समजा, पण आतापर्यंत समजा जेव्हा तो शाळेत नवता ना समजा म्हणजे के जी वन, के जी टू, नर्सरी वगैरे होता ना तो तर तो म्हणजे काय करत होता म्हणजे कोणाच्या घरी पण नव्हता जात खेळायला, घरातच. म्हणजे कैके जणाला हे ही माहित नव्हतं की, समजा हा मुलगा आहे म्हणून, कसा दिसते. हा कसा दिसते, कसा आहे हे पण नव्हतं समजा. हा असा म्हणजे घरातल्या -घरात घरातल्या घरातच राहत होता, हं आता आता म्हणजे ह आता या वर्षी त्याला थोडे मित्र झाले, मी म्हणजे ते मी बोलू बोलू की, बा तू नेहमी घरातच असतो घरातच असतो ते कसं आहे आपण न बोल, न बोलता समजा आपण कधीतरी आपण आपल्या लेकरांना म्हणतो चं ना आपण की बा तू मुलीसारखा वागतो, मुलालि मुलीले म्हणतो तू मुलासारखी वागते. म्हणजे तू मुलगा आहे का नाय म्हणजे जेव्हापासून हे आपापल्या जवळ आलं की नाही, तेव्हापासून थोडासा असा बोलण्यात म्हणजे विचार करायला आपल्याला भाग पाडून राहिल, समजा नाही तर आजपर्यंत कधी आपण भाग आपण असं बोललो तर आपल्याला कधी वाटलं नाही त्या गोष्टी समजा, कारण आपल्यासोबत असं कोणतरी बोल असेल ना. आपले आई -वडील म्हणा किं हे किंवा आपण समजा की जास्त धावण्याची शर्यत वगैरे लावली, धावलो खेळलो, तर मग काय तर मुलासारखी पडते मुलासारखी खेळते असं म्हणतात ना आपल्याला. त ते मग. हम् मग आता हे ऍप आधी त्यांनी हा विषय होता ना आपल्याकडे ऍप नाही समजा. किंवा मुला मुलीमधील भेद. किंवा तुम्ही काय तुमच्या आजूबाजूचं वातावरण. हा कसं आहे आता आपण घरी समजा आपणही झाल.
हा हम हा हा.
हो मग आहे ना मग ते कस आपण स्वतःही कधी कधी बोलतो ना मी तेच सांगत आपण स्वता, स्वतः बोलतो ना समजा तर त्या बोलण्यावरून आपल्याला वाट ना की बा आपण काही. तरी अस बोललो आपल्या मुलली करायला समजा हा असं वाटते आपल्याला. किं बा आपण बोललो म्हणून ह म्हणून मग मला मला. मला कधी कधी मग बोलल्यावरं पश्चाताप त्या गोष्टीचा की बा आपण विनाकारण मुलाना, बोललो का आणि आपल्या तोंडनी असे शब्द निघतात आपण आपल्या मुलांना बोलतो.
ते राग असताना ते निघून जात. शब्द आणि त्याच्यानंतर मग असं पश्चाताप येत की अरे आपण असं बोलायला नाही पाहिजे होत मुलांना.
हा भ आपल्या स्वतःच्याच मुला मुलीमध्ये आपण भेद करतो समजा. असं वाटते पण तसं कसं सहसा आपल्या मनामध्ये नसते म्हणा ते.
आपल्या मुलांसोबत दुसऱ्या मुलांची तुलना पण नाही केली पाहिजे म्हणतात कसं आपण म्हणतो. तू हे पाना तुझ्यापेक्षा चांगलं अभ्यास करती. त्यातून ते चांगले राहतात तुम्ही ऐकत नाय!
आपल्या लेकराच्या त याच्यावर वेगळा परिणाम होते मग त्याचा म्हणजे कसं.
परिणाम वेगळा पडतो खूप. खूप वाईट परिणाम पडतो म्हटल त्यांच्यावर मुलांना असं वाटत की तुम्हाला दुसऱ? दुसऱ्याच्या लेकर चांगले वाटतात.
ह आपल्या लेकर घडवणं आपल्याच हाती आहे आणि आपल्या लेकर बिगडवणं पण आपल्याच हाती आहे. म्हणजे आई वडीलनाच एवढं समजून घ्याय लागते की, त्याच्यासोबत जास्त मोठ्या आवाजात न बोलता कमी आवाजात बोला आणि बाहेरच्या लोकांची तुलना तर मग मी कशी करते मग त्यांना कि म बाहेरच्या लोकांशी तुलना नाही करत कि बावा तुला,
ना आपण जसं चालतो तसं चालायले पाहतात आपण जसं बोलतो तसं बोलायला पाहतात. आपणच जर कधी सम चार शब्द चांगले काढले नाही तर ते मुलांना तेच संस्कार पडतात. ह मुलं पण अरे आपल्या आईन बोल होत बरोबर लक्षात ठेवतात त्यांची कॅचिंग पॉवर खूप चांगली असे म्हटलं.
हा त्यांना लक्षात राहते त्यांना ती गोष्ट प्रत्येक तेन आपल्या लक्षात नाही राहत पण. त्याच्या लक्षात राहते ती गोष्ट की बा हे काय बोलली म्हणून.
बोलून बसतो मग त्याच्या नंतर काही माहिती नसते आपल्याला.
आपल्याला आणि कितीका असुदेत, मनात मुलांच्या मनात ते घर करते ना आपलं आपण ते विसरून जातो समजा कि बा आपला लेकरू. कोण बोललो आपण त्याचा लाडही करतो. समजा कि बा ये माझ्या जवळ बस असं आणि आपण ते विसरून जातो समजा.
ते त्यांच्या बुद्धीमध्ये फिट करून ठेवतात हा शब्द, शब्द जो नवीन शब्द जो ऐकला त्यां ना ते लक्षात ठेवून ठेवतात.
हा हा.
मुलांच तर आहेच तसं म्हणा.
हा नाही मग त्याच्यासाठी खूप विचार करून बोलायला लागते ना मग कोणताही शब्द. कारण कोणाच्या मनाला तो लागला नाही पाहिजे ना. हम हम अस हाय ना ते.
मुलांना तस रागावून येणं असं बोलूच नये.
हा नाही मग शाळेत ही कुठे कुठे शाळेत ही शाळेत. असं वातावरण घडते बरं कुठे कुठे शाळेतही खूप म्हणजे मी व्हिडिओ पाहिलेले आहेत अशे मोबाईल वर. शाळेतही असे खूप व्हिडिओ होते म्हणजे शाळेतल्या मुलांचे की बा मारतात म्हण मुलांना.
आरे बापरे तुम्ही ते म्हणता. तुम्ही व्हिडिओ पाहिले ना मी असं डोळ्यांन पाहिलेले आहेत. म्हणजे आमच्या घरच्या बाजूलाच हो त्या मुलाला म्हंटलो छोटा मुलगा केजी वन चा खूप लहान होता तो आणि त्याला ना गोरा गोरा होता दिसायला एकदम. आणि त्याच्या गालावर अशे लाल ठिपके. आणि त्याच्या पाठीवर इतके लाल आन हिरवे अशे ठिपके इतक फटाफट मॅडम मॅडमन मारलं म्हणतात की खूप तर मग त्याच्या आईने कॉल केला. त्याचे बाबा इथं हजर नसतात त्याचे बाबा बाहेर गावी असतात त्याच्या आईने कॉल केला मॅडम. हे तुमच शोभल नाही असं मारन म्हणत अस लहान मुलांना तर म्हणत तुमचे. तुम्ही मुलांना अभ्यास करण शिकवा ना म्हण मॅडम म्हणत होत्या मग आता अभ्यास. करण शिकवा म्हणजे आता आम्ही शाळेत कशासाठी टाकलं
हा हे हा विषय बरोबर आहे. हा हा घरी जर घरी जर म्हणा मी अभ्यास शिक शिकवू शकले असते ह घरी जर म्हणा अभ्यास शिकवू शकली असती. म्हणा आता आज शाळा कशासाठी निघाल्या हायत ते सगळी न म्हणा घरीच
करुन तुमच्या शाळेत टाकलं तिथं अन तुम्ही आम्हाला आम्हाला म्हणता की अभ्यास करण शिकवा म्हणून मंग ती म्हणत होती. की जर तिचे पप्पा असते ना म्हणे याच्या पप्पा आता जर कधी असते ना तरी धावातच गेली असते म्हण अन त्या मॅडमला तेव्हाच बोलली असती म्हणत मग तरी त्याची आई म्हटलं दुसऱ्या दिवशी गेली म्हटलं त्याला घेऊन म्हटलं हे तुमचं मॅडम म्हणत असं शोभत नाही म्हणत मला एकच मुलगा आहे म्हणत आणि तुमचं मारणं की त्याचे घरी येपर्यंत म्हटलं त्याचे घाव मिटले नाहीत म्हटलं अ इतकं म्हणत तुम्ही मारलं म्हणत माझ्या मुलांना खूप म्हटलं प्रिंसिपलला बोलवलं तिनं सर्वांना बोलवलं म्हटलं तेव्हा वाटलं अम ते एकदम म्हणजे सॉरी म्हटलं त्या मॅडमनी मग त्याच्यानंतर
हा हा नाही हा हा माझ्या मुलाला पण तसंच केलं होतं त्यांनी म माझ्या मुलाचं
हो ना नाही आहे ना काही काही ठिकाणी करतात ना म्हटलं डेरिंग टाकतात असं मुलांवर जास्त त
मग तो कान दुखत होता त्याचा घरी आला मग रडतच होता तो घरी आला तेव्हा पासून तो असं सांगत नाही पण मग ते कसं सांगितलं नाही पण मग तो रडतच होता रडतच होता मग मी त्याला म्हटलं आज शाळेत काय झालं तुझ्या म्हटलं म्हणे नाही काहीच नाही झालं म म्हटलं हो काहीतरी झालं म्हटलं तू सांग म्हटलं शाळेत काय झालं म्हटलं मॅडमनी मारलं का तुला तुला होमवर्क आला नाही काय तू सांगितलं नाही म्हटलं बरोबर उत्तर दिलं नाही म्हटलं मॅडम न मारलं म्हटलं तुला मग सांगितलं त्यांनी म्हणे मॅडमनी माझ्या गालावर फाट मारली म्हणे म म्हटलं तू काय केलं तू मस्ती केली काय तू प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले नाही काय असं मी त्याला विचारलं तर मग तो म्हणे की तो बाजूचा मुलगा म्हणे माझ्यासोबत बोलत होता म्हणे आणि त्या मुला त्या मॅडमने म्हणे त्या मुलाला सोडून दिलं अन मलाच मारलं म्हणे मग आम्ही मॅडमला प्रिन्सिपल. प्रिन्सिपल मॅडमला फोन लावला म्हटलं. प्रिन्सिपल मॅडमला म्हटलं आम्ही म्हटलं मुलं म्हटलं शाळेत मस्ती करतातच म्हटलं. कारण एक मुलगा नसते म्हटलं कारण वेगवेगळे मुलं असतात म्हटलं तर वेगवेगळे मुलं कोणाचा स्वभाव कसा असते कोणाचा स्वभाव- कसं असते म्हटलं तर तुम्ही कसं म्हटलं थोडंस लेकराला समजून घ्यायला पाहिजे म्हटलं मारायला नाही पाहिजे. कारण म्हटलं मारणं तर कोणत्याच शाळेत म्हटलं नाहीये म्हटलं. अलाउडच- नाहीये कोणत्या शाळेत मारणं. सरकारी शाळा असो किंवा प्रायव्हेट शाळा असो कोणत्याही शाळेत- मारणं अलाउड नाहीये लेकराले. कारण लेकरं लहान आहेत ना आणि तुम्ही त्याला समजवून सांगा ना म्हटलं. तुम्ही समजवून सांगा म्हटलं एक तर म्हटलं हा मुलगा आता म्हणते की मी शाळेत अजिबातच जातंच नाही म्हटलं. मंग याचा म्हटलं आयुष्याचा प्रश्न आहे म्हटलं आता. हा मग जातंच नाही म्हणे शाळेत. हा मग त्याच्यावर- दोन दिवस शाळेतच नाही गेला ह ह ह. शाळेतच नाही गेला मग त्याच्यावर दोन दिवस- मग मॅडमला कॉल केला म्हटलं बघा मॅडम आम्ही आता शाळे शाळेत पाठवतो म्हटलं फक्त त्या मॅडमला समजून सांगा म्हटलं की आता याच्याशी- थोडं प्रेमाने बोला. आणि म्हटलं मग कसं नाही आलं तर म्हटलं तुम्ही आम्हाला कॉल करा म्हटलं, आम्हालाच- सांगा म्हटलं की तुमचा मुलगा अभ्यास नाही करत आहे की त्याचा होमवर्क पुरा करून घ्या तुम्ही कि तुम्ही त्याला सांगा समजवून. तुम्ही म्हटलं आम्हाला कॉल करा ना म्हटलं आम्हाला सांगा ना म्हटलं समजून तुम्ही काय करायचंय त- मग आता तेव्हापासून मॅडम मग मेसेज, हा मेसेज वगैरे टाकतात मग आता मॅडम. हा त्या मारल्यानं थोडी येते मुलांना समजून सांगा- आपण घरी पण समजवूनच सांगतो ना लेकराले की बाबा तू अभ्यास कर पेपर आहे एकदम आपण- त्याला घेऊन बसतो समजा त्याचा अभ्यास घेतो आपण आपण असंच करतो ना मग.
ण मारायलाही मना करत नाही कशी हळू समजा थोडीशी मारलं तर काही वाटत नाही.
सगळं आणि मॅडम म्हणत बुवा ठीक आहे म्हणत मी त्याला सांगते आता तेव्हापास- मॅडम मग काय करता, त्याचा अभ्यास वगैरे राहला असेल बाकी तर मग आम्हाला कॉल करता. कि बुवा त्यांचा अभ्यास बाकी आहे, त्यांचे पुस्तक बाकी आहे, त्याचा होम- घ्या करून त्याच वर्कबुक भरायचं राहलं, असं राहलं, मग आम्हाला कॉल करून सांगतात मॅडम‌. मग आम्ही मंग त्याचा अभ्यास करून घेतो मग.
आणि मग आता हे बरोबर आहे समजून सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं त्यांच्या.
हो हो असं आहे. नाही तसही आपण शाळेला भेट दिली पाहिजे. शाळेला भेट दिलीच- पाहिजे ना, आपल्या मुलांबद्दल आपण बोललच पाहिजे काहीतरी म्हणजे कस मॅडमलाही वाट- कि बुवा नाही यांच वडिलांच मुलं आईचं लक्ष असते यांच्या मुलाकडे.
काही काही पेरेंट्स काय करतात शाळस घेऊन जातात आणि जा तू न् ये तू म्हणत - ह काही घेण देण नाही.
हा
हो आले.
बरं ठीक आहे बाई मग. हो हो.
हो. ठेवते.